हॅलो! हॅलो! - काय नाही निवांत, हो येतोय ना.
काय चालू आहे?
काय नाही बसलो होतं आराम चालू होता
हारवा जा चहा पाण झालं का दुपारचं?
चहा पाणी झाला ना. हो तुमचा संध्याकाळचा झाला का तुमचा
हम्म
काय निवांत हाय काय मगं आज
काय करताय तुम्ही? आवाज येतय गाण्याचा ब मोबाईलचा
हो ते आमचे नेते जरा थोडे ते बघताय ना का आंत त्याला मोस्ट पाप्युलर शो पी एन केओ सी तारक मेहता का उल्टा चश्मा
हो का मगं त्यांना आवाज थोडा कमी करायचा लावा ना
नाही नाही त्यांना करा उचं ऐकू त्यामुळे
हम्म हा हा हा कानात काही गेलेलं आहे काय त्यांच्या?
हो त्यांच्या कानात जरा थोडा फॉल्ट आहे ना तेल टाकायला लावतो त्यांना रोज रात्री पण ते ऐकत नाही
तेल बी टाकायला लाव हा
आमच्याकडे कस म्हणजे? चव वेगळ्या विशिष्ट प्रकारचं तेल भेटत ना.
तिकडं आहे असं तेल
हम् ते नाही म्हणतं ना त्यामुळे मग कसं वाटतं ते आता ते ते तेल जर टाकलं तर मग एस तेडवणी दे हो
. काही ठोकर-विकर वस्तू टाका तुमच्या वला काय नाही बसलो होतो आराम करताय सध्या मॅच पाहत आहे क्रिकेटची गावामधली.
तुम्ही अ कोण कोण असता तिथे
सर्व
हो काय क्लासमेट कोण ते तुमचे दहावीचे का लहानपणापासे
दहा दहावीचे नाही लहानपणापासूनचे आहे दहावीचे कोण नाही आहे म्हणजे ते आपल्याहून लहानच आहेत.
गावात फोन करा त्या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
हो काय किती वर्ष म्हणू आता कोण कोण सो सोबत आहे सध्या तुमच्या लहानपणापासून
लहानपणापासून भरपूर जण आहेत सोबत.
नाही हो कॉलेज ला
कॉलेजला आहेत ना मित्र आहेत ना.
शिकताय ना तुम्ही शिकताय ना
अम्म.
शिक्षण घेताय न तुम्ही
चालू आहे ना
कोण कोण आहे तुमच्या सोबत .
आमच्यासोबत खूप जण आहेत मित्र आहेत पण लहानपणापासून. तुमची सोबतची
हो का.
मस्त आहे मस्त आहे काय तुमच्या गावात दावाखाना झालेला आहे म्हणजे चा मागे दवाखाना आले माहिती तुमच्या गावात.
हा दवाखाना आहे ना मोठा दवाखाना आहे हॉस्पिटलमध्ये दवाखा ना म्हणजे एम बी बी एस डॉक्टरचा बी आहे.
हो. हो तुमच्या गावात आहे का तो गाव डॉ डॉक् टर गावातलाच आहे का बाहेरून येतो. डॉ डॉक्टर गावातलाच आहे का म्हटलं?
हा डॉक्टर डॉक्टर गावातलंच आहे.
हो का! तुमच्या गावामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या आजूबाजूला बाकीच्या गावांमध्ये आहे का?
हा ते बाजूचे बी गावा वाले येतात तपासासाठी.
हो हा. खेडेगावात तरी अशी अडचण नसते ना कोणाला जास्त सिरियस पेशंट ला आणाय चं म्हटलं का? होय रे होय. सिरियस पेशंन्ट आणायचं म्हंटल तर
. सिरियस पेशंटचा कायं म्हणजे आ आहे ना एमब्युलन्स आहे गाडी वे प्रा गाडी को करून येऊ शकता तुम्ही.
हो का. नाही इथ तर सर्व प्रकारची इलाज होतात का बा ते.
होगा रुकना जैसे सगळं होत आजारं बरे. हो का सर्व प्रकारच्या ह्याचावरं. म्हणजे तुम्हाला जिल्ह्याला जाण्यासाठी.
दिल्लीला जाणे. गरज नाही आम्हाला म्हणजे इमर्जन्सी असेल तरचं थोडी.
अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गावात झाली पाहिजे का नाही?
हा झाली पाहिजे ना. हे चांगले -
हो काय वाटतं तुम्हाला सर? हे काम सरकारचं आहे का सरपंचांचं आहे आमच्या गावात हस्पिटल पाहिजे बा आमच्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे कोणाच कामय? आवाज आवाज गं.
तुम्ही समोर
हॅलो. आवाज येतोय का? हो. हॅलो हॅलो.